हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो? हाय हर्ष हा आवाज येताय तुला येताय माझा. काय करताय?
काय नाही.
काय करत आहे म्हटलं?
काय नाही.
झालं जेवण वगैरे?
हा मी येऊ लागले
अच्छा! किती दिवस झाले? तुझा फोन नाही काही नाही. किती दिवस झाले? म्हटलं आपण बोललो नाही काही नाही.
आता! परवाच्या दिवशीच बोललो ग
अरे! हो. तेव्हापासून म्हंटल काय करत आहे?
ठीक आहे ना. मी आता सध्यास काही नाही. ग
हम
मी आता वृंदावनवरून आलो ना. हो. आता मी वृंदावन वरून आलो ना? त मग
बापरे! एकटाच गेला का? आम्हाला नाही सांगितलं?
नाही ग फ्रेंड सोबत गेल तो मी.
हो का? कशी झाली मग तुझी टूर.
माझी ट्रिप तर खूप छान झालीली. मी मस्त वृंदावन बाकीे बिहारी. बरसाणा, खाटू सगळं फिरून आलो आहे ना.
हो का? प्रेम मंदिरमध्येध्ये पण गेला होता का?
हो! प्रेम मंदिरमध्ये पण गेलो होतो. मी
अच्छा! ते इकडून मग कोणत्या, कोणत्या साईडनी गेला होता.
इथून मी गेलतो एक एक्सप्रेस आहे.
हा हा
ते गेल तो आता मला आठवत नाही एक्स एक्सप्रेस कोणती आहे आता? त्याएक्सप्रेसने गेलो तो मी?
नाही? आम आमचा पण असा प्लॅन चालू आहे. जायच आता सगळ्या गर्ल्स, गर्ल्स तर तेच वि- आम्ही मी त्याच्यासाठी फोन केला होता? म्हटलं तुझे स्टेटस वगैरे दिसले. तुला विचाराव. त्यांचं अजून ठरलंच नाही कुठे जायचं? पण मी म्हटलं मथुरा वगैरे वृंदावनच फिरूया. छान आहेत. तिकडे प्लेसेस
तुल माहिती आहे. मत हां खूप आता तिथ. सीजनमध्ये खूप मस्त मजा येईल. जर तू रेनी सीझनमध्ये गेली ना? एक नंबर मजा येते.
आम्ही गेलो होतो. एकदा अ पण मी जा एकच दिवस होती. तिथं काही स्टे वगैरे नव्हता माझा.
हम् तर मग तू काय, काय फिरली एका दिवसात.
आम्ही अ प्रेम मंदिर गेलो होतो. आधी इकडे हा इकडे ते बाके बिहारी, बाके बिहारी मध्ये गेलो होतो. बस दोनच ठिकाणी फिरलो.
अरे! वृंदावन वृंदावनला गेली ना? तर सगळ्यात पहिले तर गोवर्धन
बरसाना आणि यमुनाजीचं दर्शन करायचं त्याच्यानंत तर हे सगळे मंदिर करायचे. प्रेम मंदिर नाही केलं तरी चालते. एकतरी पण बाकी बिहारी, रमन लालजी, रमन रेती यांच्यातलं पहिले दर्शन दर्शन झालेच पाहिजे. यमुनाजीचे दर्शन झालेच पाहिजे.
यमुनाचे यमुना नदीचे तर झालेच होते. ते आम्ही तिकडे गेलो होतो ना, ते अ आधी म्हणजे यांचं जे गाव होतं ना, कृष्णाच. म्हणजे त्यांना तिकडे नेलेलं होतं. तिकडे ते मंदिर उघेल केलं होतं आम्ही. आमच्यासोबत काय सार्थक होता ना, त्यांनी जे जे केलं ते ते त्यांनी दाखवलं. पण आता आम्हाला जाय आम्हाला जायचंय म्हंटल. तर तू चालतो का आमच्या सोबत
बघेन माझा प्लॅन झाला तर जाईल मी. माझं
हो जसं तुला हा जसं तुला सगळं माहित ती आहे ना आता, कुठे फिरायचं काय
त तीस तारखेच चालू आहे.
हो का, ह्या गर्ल्स काय म्हणतात काय माहिती. ते आता बघू. कसं काय काय होते त्यांचं कधी ठरते त बाकी मम्मीची वगैरे तब्येत कशी आहे?
मम्मीची तब्येत त चांगली आहे. त.. तुझी तब्येत कशी आहे तुझी तब्येत? खराब झालती ना,
हो आज थोडी सर्दी वाटत होती. पण बरी आहे. तशी बरी आहे. हम्म, तुझ काय मशरूमच चालू होत ना रे.
हा चालू आहे ना, चांगल चालू आहे.
हा हा,
हा आता नवीन बिझनेस चालू केलाय. आल्यावर त चागलं चालू आहे संध्या.
हो न. तेच मी म्हणत होती. मला एक एखाद मशरूम म्हणजे किती काय असते. एक किलो
एक डब्बा तुला दोनशे ग्रामचा पडतो. तो असतो साठ रुपयाला. हा,
हा हा हा, ते का मला देशील मग एक एकदा पार्सल करून देशील इकडे.
अ चालेल ना, मी तिकडे आलो बायपासकडे तर तुला आणून देईल.
हा हा, आणि मला एकदा रूट सांग सगळा प्लॅनचा तुझा तू कसा गेला होता. काय आधी कुठे थांबला. अ तिकडे बर बरसाना वगैरेही केलं असेल ना तू?
माझं कसं आहे माझं अचानक झालंय ना, बरसाना वगैरे. हे अचानक आता ते राधा राणीचे कृपा राहते. तर राधाराणी बोलवूनच घेतेत न,
हो हो, तुला फ्रेंड्स पण मिळाले होते तिकडले म्हणतात.
हो अ हा त फ्रेंड्स किस्सा सांगतो. बघ आम्ही इथून गेलो. अ जयपूरच्या ट्रेननी आ
हा हा,
उटी वरून, काही पोरं बसले रात्रीच्या ट्रेनमध्ये मग मग ते बसले. तर मग, त्यांना आम्ही विचारल की तुम्ही कुठे आहे वगैरे. नाही मी इथे जनरलच्या डब्यात गेलतो ग.
हम्म, हम्म. मग.
अगं जनरलच्या डब्यात तिकीट काढून, गेलतो आम्ही आमच्याकडे जास्त पैसेच कुठे होते. काय आम्ही पूर्ण तिके पूर्ण यात्रा, आम्ही फक्त सहा हजार रुपयात केली फक्त.
हा ना, खूपच हे झालं मग, तसं पोरा-पोरांचं होत जातय रे ना. पोरीनच पोरीनला कसं हेच करावं लागते.
ते वगैरे, तर आमचे हे कस माहिती आहे का आमच ते मध्ये आणि खाण्यापिण्यातच पैसे गेले, बाकी तर काही नाही. तिकीट तर आम्ही काढलेच नव्हते.
हो ना, तेच असते, मुलांचं काय इकडून तिकडे पळतात मुलं. बाकी सांगत होता तू काहीतरी.
बाकी कसं चालू आहे, तुझ्या घरचं वातावरण वगैरे कसंये.
खूप चांगला आहे, मस्त मजेत येत आहे सगळे. अ तू सांगत होता ना, आता तुला मित्र मिळाले होते.
हा मी सांगत होतो, तू सांग ना तुझ्या घरची हालवाल. काय-काय करतेय तू.
तू मला आधी प्लॅन सांग, हा मग आपण बोलू ना ते पण.
अच्छा. अगं माझे मित्र म्हणजे, ते असेच ट्रेन मध्ये सफर करत होते. आमच्यासोबत जनरलच्या डब्यात काय. बोलचाल झाली, मग ते म्हणे आम्ही खाटू चालो, मग ते म्हणे चला म्हणे आपण आठ जण होतो, म्हने बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आपल्या रूम भेटून जाते, म्हने मग त्यांच्यासोबत खाटूक गे. मग त्यांना जायच होत, वृंदावन आमचा तर प्लॅन पण नव्हत. मग त्यांनला जायचं होत, वृंदावन आम्ही दोघं त्यांच्या सोबत गेलो. तर आमला रुंदावन म्हणजे, आम्ही पहिले मथुरा केला मथुरावरून बर बर्थनाला आम्हाला तीन दिदी भेटली. हा सांगाड्यांच सोबतच, झालं मग आमचं.
होव का, मग त्या दोघी जणी मग तिथे मिळाल्या का.
त्या तिघी जणी तिथे मिळाल्या.
अच्छा आणि इकडे खाटूल. खाटू शामला जेव्हा गेला होता, तेव्हा काय-काय फिरला.
खाटू श्यामला गेलो, होतो तेव्हा खाटू बघ जयपूर खाटू आणखी सावरीया से. चित्तोडगड पूर्ण चार ठिकाण मस्त फिरलो आम्ही.
दोघच जण होते का मग तेव्हा.
हो.
अच्छा.
नाही दोघ जण नव्हतो आम्ही, आम्ही सगळे किती आम्ही चार अन् दोन सहा जण होतो.
अच्छा म्हणजे इथूनच तुम्हाला ते मित्र मिळाले होते का जयपूरला जाताना हा हा म्हणजे तुमची पूर्ण ट्रीप सोबतच होती
हां आमची पूर्ण ट्रीप सोबतच झाली मग
मस्त झालं मग तुमचं आणि जयपूरला काय काय पाहलं मग
जयपूरला आम्ही बघितलं ते हवा महेल बघितलं आणखी शिष महल बघितलं ते शिषमहलचा किल्ला नाही का ते बघितला आणखी तिथं हा नाही आमेर फोर्ट नाही दुसरा होता ते कोणताय दुसराच कोणता तरी फोर्ट होता आमेर नव्हता आमेर फोर्ट वेगळा ग हा
दे ना तिथेय म्हणून
ह आमिर फोर्ट नाही आमिर फोर्ट नाही तिथं नव्हतं तिथे गेलतो आम्ही आम्ही इकडे गेलतो हवा महेल बघायला हवामहेल आणखी ते ते कोणतं आहे शिष महेल शिष महेल शिश महेल बघायला गेलतो आम्ही हा तिथे एवढे फॉरेनर्स होत तिथे ना जलमहेल नाही बघितला आम्ही तिथे एवढे फॉरेनर्स त्यांना
हा हा
अरे आम्हाला एक एक दिवस तर फिरायलाच गेला नुसता
हो ना बाकी कि मग कोणत्या कोणत्या डिशेस ट्राय केल्या
डिशेष तर विशेष नाही आम्ही हा तू तुला माहितीय दाल बाटी खाल्ली आम्ही
हा हा दाल बाटी चुर्मा
हा हो ते कशाला खाल्लं आहे दालबाटी हा तेच ते पूर्ण होते किती खूप सार तूप असते त्याच्यावर एक नंबर ह्
हा हा
हा आणि मस्त खाटूला गेलतो ना तिथे ते कुंडा आहे ना त्या कुंडात आम्ही स्नान केलं वगैरे मग नंतर खाटूच्या दर्शनाला गेलो मग खाटूजी दर्शन झालं एवढं मस्त वाटलं डबल आम्ही दर्शन करून आलो डबल डबल दर्शन
केलं का आम्ही पण गेलो होतो ना वैष्णोदेवीला आम्हाला करायचं होतं डबल दर्शन पण आम्हाला ते वर जायचं होतं ना तिकडे वर आहे ना ते भैरव नाथ तर त्याच्या त्याची लाईन एवढी मोठी होती त्या आम्ही डबल दर्शन नाही केलं नाहीतर सकाळचं वेगळं नजारे असतात तिथ खूप छान वाटते ह
अरे
चला ना सगळे आपण वैष्णोदेवीला पण जाऊया
अ बघूत ना आता पैशाच बजेट बसू दे ना आता माझ तीस तारखेचं बुकिंग आहे तर बघतो काय होते काय नाही तर हा बरसाना जाणार आहे आता बघतो बरसाण्याच काय होते वृंदावन बरसाना. बघू आता फ्रेंड्स आहेत. फ्रेंड्स म्हणतात करायचं करायचं. हां. हम्. बघू काय होतं? काय नाहीत? हं.
बाकी काय म्हनते? झालं का जेवण तुझ?
माझं जेवण व्हायचं आहे ग. जेवा नाही वाटतंआहे. अ झोप येत आहे. जेवाय नाही वाटत आहे.
काहून असं? आणि काय म्हंटलं मित्राचं काय झालं?
अगं ते मित्राचं थोडस ते एक्स्पायर झाला. मित्राचा मित्र एक्सपायर झाला मोठा होता. त्याच्यापेक्षा त्याची तब्येत खराब होती. तर तो एक्सपायर्ड झाला.
हौ का? काऊन काही म्हणजे दा -
अ ते नाही नाही काहीच नव्हतं. त्याच्या- स्मॉल इंटेस्टाईन मध्ये मोर्डा म्हणजे कुठं य चोकअप झाली ती अस. इंटेस्टाइन. तर ते काही इलाज लागलाच नाही त्याचा. मग तो ते ही वारलेत. याला पंधरा दिवसांन माहित पडला आज. तो हा आज रडू लागला होता.
अच्छा. असं झालं का? हम्म. हा. हा.
हं. बघ तूच बघ. जेव्हा तिकीट वगैरे करायची असल तर सांग. मी तिकीट करून देईन तुझा.
हो हो. आणि तेच प्लॅनिंग मग तू, तू बघ बघ तुला यायचं असेल- आमच्या सोबत. कारण सगळ्या मुली मुलीच आहे आणि- त्यांचे कोणी काही रिलेटिव्ह वगैरे असले तर त्या आपण आहेत.
अच्छा. ठीक.